हॅलो हा बोल कि काय काही नाही बता आवरडलं सकाळपासूनच सगळं सकाळच नाश्ता जेवण तयार केलं आता जेवायचं आहे तर मामा यायच्या आहेत मग त्या आधी म्हटलं तुला फोन करून घेऊया तुझं काय चाललंय सकाळपासून
काय ना वरलं अंगनी बसलोत
जेवलाच काय
नाही आत्ताच येऊनग थोड्याजच चपात्या कू लागल्या
आज काय केलेय
आज काय आहे अमृत चपात
होय आणि भाजी
भाजी आता बघ काय अजून काय बघितला
ह् बर बर मग तू पण जेवायचं आहेस म्हण हम् म्हनल काय मुगाची उऊस चपाती बात वरण केले
हा हा
हम् बरं तुला आता पाऊस कालपासून सुरू झालाय ना तुला ते सूप आवडतंय बघ दुधीचा
हा हा
हम्म आता पाऊस चाल म्ह तुला ती रेसिपी सांगावी म्हणजे आता तुला सुट्टी आहे तर करशील बरोबर आहे ना सांगू काय मग
खर तू
तांंगु काही रेसिपी
हा सां की
काय करायचं बाजारात न असं अ बाजारात हिरवागार असा दुधी जरा बऱ्यापैकी कोळा जास्त अस ब आणय आणि त्याच्याब हे आपलं ते गोडकंच स्वीटकॉर्न ते एक द एक आणायचं आणि नाही तर दोन आणायचे कस पण एक आणलंस तरी भास होते आणि मग काय कराय बाजात धुवायचं कंचाच सोलून दाणे काढायचे हम्म आणि अ ते अ दुधी असतेना ते धुवून त्याच साल काढायचं वच आणि का काळ पडायचा पटपट चिरून कि नाही पाण्यातत टाकायचं असय का पाात स्टीलच्या बानींग आणि त्या ते अ हे का पटपट चिरलेले प हे असतात ना तुकडे ते त्यात घालायचे आणि त्यातच ते कन हे थोडं हे स्वीटकण ते गोडकंचाच काढलेले दणे अ वाटीभर निघाले तर थोडे त्यात घालायचे आणि थोडे वाटीत तसेच ठेवाय चे आनी कुकर मध्ये दोन भांडी म्हणजे ती वाटी आणि ते भांड्यात जे हे असते ना तुझं. हम्म काय म्हणतात ते आपण जे आता दुधीचे तुकडे आणि.. कंसाचे दाणे थोडे घेतलेत न हाप हाप करायचे. निम्मे निम्मे करायचे अर्धे अर्धी हम्म.. आणि मग ते अ.. त्यात ठेवायचे अ उकडायला कुकरला एक दो चार पाच... शिट्या काढायच्या, हं आनी मग कुकर मधून शिट्या काढून घेतलं ते बाहेर काढायचं आणि एका तेलामध्ये जरा असं तुपटंग घालायचं किंवा तेल घालायचं. काय पण आणि त्यात एक तर मालपत्र घालायचं आणि... मग काय करायचं. ते जरा अंगार होऊ द्यायचं कुकरला लावलेलं.. आणि ते मिक्स करून लावलेलं आहे की नाही आपण दुधी आणि कंसाचं ते चांगलं मिक्सरला ग्राइंड करून घ्या. हम्म ग्राईंड करून घ्यायचं म्हणजे अ बारीक.. करायच आनी मग तें गाळून कीं नाई तें त्यात जरा पानी घालून... पात्याला ओ तायच तूपनी ते तमालपत्र घातलेला. आणि अ त्यात मीठ घालाय चं ते स्वीटकॉर्नचे अर्धे दाणे उकडलेले असतात की नाही... ते घालायचे आणि अं काय करायचं? हलवत राहायचं. मग आपल्याला कितपत पातळ पाहिजे... ते बघायचं आणि जरा पाणी घालायचं आणि वरच गळलेलं.. चोथा टाकून द्यायचा, आनी मग मॅगी मसाला.. ते यल्लो पॅकेट्स मिळतात बघ. हम्म दोन रुप्प्याला हा त्यातलं एक पॅकेट फोडून त्यात घालायचं आणि चांगलं शिजवायचं चांगलं.. चार पाच उकळ्या आणि त्यान जर असं तूप सोडून मग खायला घ्यायचं. मीठ मीठ घालायचं चवीपुरतं हम्म आणि तुपसोडून... आता कसं पावसाच्या दिवसात सगळे सूप् चांगले वाटतात ना हम्. टोमॅटोचा सूप होय दुधीचा सूप. हम्म आणि ते कस दुधीच कस हृदयाला पण चांगला असतंय. ज्यांना बीपीचा त्रास आहे वगैरे त्यांच्यासाठी पण चांगला असतय. आणि सगळ्यांनाच चांगलं असत. आणि टोमॅटोच सूप त्यानंतर पालकाच सूप. नंतर बाकीच्या सगळ्या भा ज्यांचं हे काढायचं स्टॉक काढायच आणि त्याचा वेहेज सूप कराय कर्नफ्लवर जरा अस लावून असं या दिवसात वेगवेगळे सूप येतात आपल्याला पावसाल्याचे दिवस आहेत ना.
हम् आता ते जरा गरम गरम भर वाटते प्यायला तेवढं. आजारे वगैरे पडलं असं त्याला तर आणि बरे वाट
होय मुगाचा पण सूप छान होते. मूग काय? तर मूग उकडायचे आणि ते मिक्सर ला ग्राइंड करायचे. आणि त्यात कीं नाई मिरी, आनी तूप घालून कि नाई मिरपुड आणि तूप घालून.. अ फोडणी करायची आणि त्यात ते ग्राइंड केलेलं पातळ करून ओतायचं. आणि मग ते तो पण सूपास आजारी कोण असेल सर्दी खोकला ताप तर तो सूप पण छान लागतोय मस्त होते त्याला मुगाच अ काय म्हणतात बरं कायतरी शब्द आहे मुगाच कडन कड म्हण ् हा ते पण छान वाट ह दिवसात म्हणजे जर सर्दी वगैरे झाली असेल तर आणि कस पोट पण भरते ना पौष्टिक पण होते
ह
हम्म पावसाच्या दिवसात जास्तीत जास्त कडधान्यच खायचे असतात
ह
अससं होते
ह ह हो
मी मग ताईला कधी फोन करणार आहेस कताईकडे जाऊन येणार आहेस
काय म्हलीस
तईकडं कधी जाऊन येणार आहे असस म्हणलं जेऊन जाणार
हम्म हम्म
तिची जरा समजूत काढ म्ह माझी गाडी सर्ळ नाहीये ब्रेक म्हणून मी पावसात नाही म्हणलो नाहीत मला तुला नाही म्हणायला लागत काय प्रॉब्लेम नाही आणि हम्म पॉपचनी माझच काही जरा वाजलेलं मी तिला सांगितले सोड ह त्यामु पा बाहेर पडल्याशिवाय मी काय आलो नाही असं सांग आणि बोल जरा स्पष्ट म्हणजे माणसाच गैरसमज होत नाही हा हम्म बाकी आणिनी काय
काय नाही आता जेवढयज थोडं हो दुपारी जरा जाऊ न्यायचं
हम्म उद्यानी पत्तल रातय ना
हा
हम्म हम्
आता मलेिदा वगैरे करायचाय मग तिची तयारी चालली आहे
हो उद्या
हम्म
हम्म ह् उद्या मलिदा द्यायचा
थे प्रत्येक दर्ग्या आम्हाला लागते ना वचा ब्रम्मपुरीवरचा दर्गात तालमी देतोय परत गल्लीतल्या पिराना देतोय
बरोबर आहे
हम्म राहिलेला घरात खातोय
होय
दूध घालून खाल्लंवर भारी लागते हम्म अ म खातो आहे सगं उद्या स्पेशल ते
होय
हम्
बाकीनी काय गल्ली तर मग दंगा असेल की आता
अ आता गेलेच छान शिरवडला फिर घेऊन गे हम् गर्लीतले अ भेटेल तर कालपास नव्ह चालू आहे आजज वाजे प लागलेत एक, एक, एक, एक, सकाळ संध्याकाळ चालू झाला.
हो आता दोन दिवस दंगा तो, परवा दिवशी मोहरम विस विसर्जन, त्यामुळे तो दोन दिवस दंगा आहे. होय त्याच कि अबबीर होदतात
होय.
हम् बाकी आणि काय? मित्रांना फोन करतोस का नाही?
करतोय, आता कॉलेज मधलं काय, काय, पेपर वगैरे
काय म्हणलास?
पेपरचा रिझल्ट, वगैरे कसा, कसा, कधी, कधी, लागणार आहे, ते कॉलेजचे ऍडमिशन चे कधी चालू होणार आहे. फिस
रोजचा जरा पेपर पण वाचत जा, जरा पेपरला पेपरला बघ बर चांदीचा रेट उतरलाय काय?
हम्म, काय बघायला नाही.
चांदीचा दर बघत जा जरा रोजचा. कस होतंय रोजच्या दरावर, ह
दोनशे पंचेचाळीस दाखवले बघ.
मग आपण रेट लावायला, मग परत कमी करायला पाहिजे आपण रेट. मग दोनशे, मग दोनश पन्नास ने धरायला पाहिजे बघ.
हम्म..
आणि प्ल हे प्लस मजुरी लाव, आता दोनशे पन्नास दर आणि प्लस मजुरी, आता मग सांगताना बावीस तेवीस ग्राम सांग. वीस ग्रॅम नको. म्हणजे बरोबर मॅच होते. हम् बावीस तेवीस ग्रामच्या पुढ्या असं सांग.
होय, होय,
हा चालते.
च मग बाकी आहे
जरा रोजचा रेट बघत का स मला म मी पण बघतण ्यात आलं म्हणजे आपल्याला आपल्याला स्टेटस ला किंमत सांगायला बर.
हम्म, हम्म, चाल ठीक आहे.
कसं काही, पहिलं रेट बघायचं.
हा.
आणि मग त्याच्यावर सांगायचं.
हम्म..
चाल
चालतंय मग
ठेवू का मग?
हा, हा, करतो मी निवांत आवरून मग, दुपारी हा ताईकडे पण जाऊन येतो. तिला घेऊन जातो ते फोन वगैरे रिपेअर करून आणतो.
हा तिला आधी घेऊन जा.
हा.